हा हा नमस्कार झाला स्वयंपाक.
स्वयंपाक झालाय बाळं झोपी गेलेय.
बाळं झोपलं का ठीक आहे लवकरच उरकलं.
हो वाजतय असतेल हाय की म आम्हाला जास्त काही नाही कामाची.
हं
तू जास्त काही ममला अस तिला म्हटलं.
अ का हा हा. म लवकर जेवण लवकर होतात का तुमची.
आमचे नाही मग स्वयंपाक वगैरे करून घेतला बाळ छोटा असल्यामुळे लवकर करते मग ते फक्त गरम वगैरे. करते मग जेवायला साडे आठ पावणे पाऊने नऊ साडे नऊ कधी होतय ना. दुकान जेव्हा बंद करून घरी येतं तेव्हाच मग सासरे हम्म.
बरोबर बर बाळा. च्या सोयींनी करून घेता छोटं हे का बाळ किती दिवसाचं आहे.
दीड वर्षाच आहे बाळ तशी त्याला खाऊ पिऊ घालाय हं घालायला लागतं ना सगळं.
हा हा म्हणजे छोटे आहे.
हम्म.
हम् हम् हम् बरोबर आणि दुसरं पण आहे का मोठी मुलगी पण आहे का.
मोठी मुलगी ही पाचवीला आहेत ती.
हा हा ती मोठी म समजा.
हा तिला समजत ती वगैरे सांभाळती मग सासू सासरे. मिस्टर बायर अस ते पण हे करता ना दुकान नाम. नाही जॉईंट डिवायडेशन झालंय. एक वर्ष झालंय तीन फेब्रुवारीला. हम्म होती जॉईंट मला.
का तुमच्याकडे.
अ
सासूबाई वगैरे असतात का तुमच्याकडेच.
माझ्याकडे सासरे राहता अन् जाऊबाईकडे सास म्हणजे अं एकच अं. आम्ही सेकंड फ्लोरला राहता ते खाली राहता ग्राउंड फ्लोअरला. हा मग मग मी बघते सासरे माझ्याकडेच असता जेवायला मग सासूबाई जावे कड.
हा हा हां म्हणजे बाळाला बघायला आहे कुणीतरी.
हाय मग मुलगी हे, जाव हे ते मग भाऊजी हेत मोठे ते.
हं हं हं.
ते पण साभा म मग घरातले सगळे सांभाळून घेणार असले का मग आणि त्यात बाळ माझं तीन महिण्याच होत तेव्हाच म आमचं डिव्हायडेशन झालं.
हा का.
हम्म.
बरोबर.
मी नव्हतीच बोला आता तुम्ही कुठली रेसी काैरी विषयी ना? काैरीचा विषय चालू आपला.
ह्या तूम्हाला बोलल ते इकड ते कैरीचं वगैरे चालतं त आमच्या इकडे ना आषाढ महिन्यात आहे ना आम्ही आषाढ महिन्यात आमच्याकडे धपाटे माहिती आहेत का तुम्हाला?
हो ते गव गव्हाचे.
हाग ना नाही मिक्स, मिक्स असतं सगळं बघा ज्वारी च पीठ, गव्हाचं पीठ आणि चणा डाळीचं पीठ, दह्यासोबत.
आमच्या माझ्या माहेरी आहेत ना मग त्याची सोब अं नुसते गव्हाचे असता आणि तांदळाची खीर वगैरे बनवता.
हा का नाही, नाही, नाही, नाही, नाही आमच्याकडे आषाढ महिन्यात ना आवर्जून केले जाणार तो पदार्थ म्हणजे धपाटे हे ना तीन गहू, ज्वारी, आणि चनाडाळ हे सगळं सम प्रमाणात घेऊन दळुणत भाजून पण आणू शक तुम्ही भाजणी आणखीन छान लागत. हम्म हे दळून आणायचं आणि मग हे करायचं.
आमच्या इकडे ना धपाटे म्हणजे धिरडे म्हणतात असं तांदळाचे आणि मग ते ते कधी चालतात जास्त शक्यतो. आपलं हे असत ना संक्रां संक्रांतीचे दुसऱ्या दिवशी कर अ ती कर उल कर उलथवण्यासाठी.
हो का.
हा मग त्यावेळेस जास्त केलं जातं. म तो महिना भर पूर्ण थंडीचा महिना. तेथ तांदू तांदळाचे था ना हे आहेना म धिरडे वगैरे ते तर करतास आमच्याकडे
हा हा हा हा हा.
पूर्ण महिन्याभर आम्ही थंडी संप एकदी चहा सोबत असत मग भाजी याच्या सोबत भाजी सोबत पण आमच्या इकडे शक्यतो चहा सोबतच खातात म्हणजे खूप पूर्वी
ह
ह आणि ते कसं आपले चांगले तांदळाचच बनवतात ते रेशनचे वगैरे तांदुळाचं नाही बनवत.
हा हा हा हा हा हा.
आमच्या घरात नाही खात रेशंचे तांदूळ वगैरे कोणी आम्ही मग त्या दुका दुकानामध्ये सामच्या गिराईक वगैरे आले का म मग त्यांना देेतो.
हा आमची पण पारंपरिक रेसिपी फार पूर्वी पाठ जुनी आलेली रेसिपी म्हणजे ते आषाढ महिन्यात तीनदा तरी करावेच लागतात अगदी आमच्याकडे अशी प्रथा आहे का ते आपले गायी गुरं पण असतात ना त्यांना पण चारतात.
हो मग ते अशाळ महिण्याचे नेवैद्य सगळे द्यायला लागत आम्ही पण करतो. आम्हाला ते गोड पुऱ्या, ते -ते बघा ना गुळाच्या का म्हणता ते गोड पुऱ्या
आखाड तळ- तळण ते पण -ते पण असत आमच्याकडे ते तीन वेळा
ते ब आम्हाला ते करायलाच लागत. कंटिन्यू नैवेद्य वगैरे देवासाठी खवण्यासाठी करायलाच लागत. हम्म.
तो नाव तेव्हा लक्ष्मीचं मंदिर असायच बघा, लक्ष्मी हाय म्हणत्यात गावाला.
हा महालक्ष्मीच्या मन हा. नाही मरी माता मंदिर म्हन
हा हा इकडे ते मईमाता आमच्याकडे ते लक्ष्मी आहे म्हणतात.
हा ना? आमचे मग ते आम ते माऊली वगैरे ते माऊला असत बघा नदी वगैरे. तिकडे आमच्याकडे नदी आमच्या नदीमध्ये आम्हाला तिकडे घेऊन जायला लागतं नैवेद्य. बानदेवीचं मंदिर पण ना आमच्याकडे भवानी मातेच. अ म तिला तिथे पण आम्ही नैवेद्य घेऊन जातो.
हो ना? ह म आमच्याकडे तिथे नेता आणि असं सवाष्ण वगैरे पण घालतात. वरण-भात आणि चपातीच आमच्या मम्मीकडे ती प्रथा आहे. म्हणजे
हम् हम.
हम हम. ते आखाड तळणं आणि ते धपाटी करणं आणि सवाश्ण्य घालणं, वगैरे सगळं या महिन्यात ते असं चालत ते सगळं. हम्म.
छान वाटतं. पाऊस पडलेला असतो आणि मग बाकी सगळ आम्ही लान लान असायचो तर प्रत्ये खुप छान वाटाचं. प्रतेकाच्या तीत मंगळवारी आणि शू क्रवारी जेवायला जायचं. वरणभात आणि चपाती खायची. आणि ते पण आळणी वरण अस सायच. त्याला काय फोडणी वगैरे काही नाही. फक्त आळनी वरण. ते पण खूप सुंदर खूप सुंदर लागायचं तेव्हा. हो.
हा.
आपण तर आता एवढं काय -काय घालतो तरीपण एवढ छान नाही लागत. पण, तेव्हा ना काहीच नसायचं त्याच्यामध्ये तरी फक्त जिरे, मोहरी तरी पण खूप सुंदर लागायचं ते. हो ध डाळी वगैरे घरच्या असायच्या ना ओ. त्याला चव असायची.
आणि आता सगळ ते केमिकल
सगळं केमिकल, सगळं केमिकल आणि फवारणी वगैरे पण किती निघाले हल्ली त्याच्यामुळे काय ते प्रत्येक असं पाहिजे तशी चव नाही राहिली त्या कुठल्या गोष्टीला.
हम. जेवण पण चांगलं होतं खाणपिणं आत्ताच तसं नाही राहिलं हल्लीच.
आता म्हणजे काहीच नाही त्यात असं. फक्त वाढ पीक पटकन ये येण्यासाठी किंवा त्या पिकाच वज जन वाढवण्या साठी येवढे हाय ढोस देतात. तर ते बेचव पण झालय ना आपल्या शरीराला हानिकारक पण आहे. दोन्ही पण गोष्टी झाल्यात.
हम्म.
हम्म.
तेच
असं झालय काय -काय, प्रथा वगैरे छान वाटतात जुन्या पारंपरिक कधी कधी पदार्थ पण छान वाटतात. जुने आजीच्या हातचे.
ती चवच वेगळी असायची त्यांची.
ती चवच वेगळी हो, ते आपण पण आनली कधीतरी केलं तर छान वाटतं, आपल्या मुलांना नाही आवडत पण ते छान वाटत आपण पण केलं तरी. आज माझ्याकडे तर संडेला तोच बेत होता, था धपाटे आणि दही.
न आम्ही तस पावसाळा सुरू झाला का, आम्ही दही वगैरे नाही खात. दही नहीं खात आम्ही पावसाळा सूरू झाला का मग कस ते सर्दी, खोकला वगैरे
हा हा बरोबर, छोटे मुलं वगैरे असल्यावर
अ त लशी दिलं
हम्म.
हम्म.
हो बरोबर, हा. ठीक आहे, आता आपण नंतर परत उद्या पण एकमेकींना कॉल करू शकतो. हो मॅडम आता आपले, आत्ताशी काही एकच कॉल झाला ना माझा तुम्हाला तुमचा मला?
माझी दोन झाले, तुमचा आ तुमचा एकच आलंय मला.
चार करू शक ते समजा तुम्हाला, तर बघू जस वेळ असेल तसं एकमेकींना करत राहू म्हणजे टास्क पूर्ण होऊन.
हम्म.
मॅडम ते ट्रान्स्क्रब काय म्हणतात ते? ट्रान्सल्युशन का काय ते वेग ळ ऍप आहे का याच्यावर च येत काम ते पण, याच्या वरतीच येतं का?
कडन तिचे भरपूर चुकले गेलेत ना हे ब
चुका झाल्यात का?
हा माझे भरपूर चुकले गेले त्याच्यातनं.
अरे बापरे कशामुळे चूक झाल्या?
ह ते काय चुक एक बटन दाबलं गेलं, मग ते गेलं सबमिट होऊन.
असं झालं का? अरे बाप रे हो ते थोडंसं काळजीपूर्वक, आपण काय करतो जरा घाई करतो ना मग, घाई मध्ये कधीतरी मग पटकन आणि ते मोबाईल मध्ये असल्यामुळे पट कण, दाबाद दाबल जातं, आता मी तुमचा नंबर दोन वेळा चुकले दाबता दाबता. पटकन कीबोर्ड वर हात गेला का तो लगेच जातोना दुसरीकडे. हं आणि ते लक्षात नाहीयेत चुका म नंतर आणि ते ऑनलाईन असल्यामुळे सबमिट झालं, का लगेच होऊन जात.
हम्.
हो आता, झाले तुमचे तेवीस झाले, का कॉल तेवीस- चोवीस झाले असतील.
हा आता चोवीस झाले.
हा. कधी कधी असं म्हणतात, तीस च्या अगोदरच तो लिमट पण संपत कधी कधी. असं होतं का?
ते तिकडन तसं येतं तसंच होतं ना मग.
हा बरोबर, हा मला काल एक ताई बोलल्या असं काही नाही तिसच कॉल व्हायला पाहिजे कधी कधी वीस मध्ये पण संपतो तुमचं लिमिट.
हां.
हम्मम.
हो
असं बोललंय त्या मला, ज्या पहिल्यापासूनच काही काही बऱ्याच दिवसापासून करताहो हे काम.
हो, मी एक वर्ष झाले तसं करते.
तुम्ही पण एक वर्ष झालं?
हा
हो मग बऱ्या दिवसात, आम्ही फक्त स करमा फाउंडेशन ला ऍड राहिलो, कामं काय नाही केले. नाही काहीच नाही केलं. फर्स्ट टाइमच करते मी. फर्स्ट टाइमच आहे माझं सगळं.
हो ना, आम्ही मागे पण केलं होतं मागच्या वषी
हो का ते, थोडा कंटिन्यू नाही काम येत का काय?
हम्म, घे ना हाय म्हणजे ते
म्हटलं हे काम कंटिन्यू नसतं येत का?
ते कधी येतं काय काहींनी कम्प्लीट केलं, तर त्यांना कंटिन्यू येतं.
हा का?
हम्म
आपण जसं जसं टाक्स पूर्ण करू, तसं तसं पुढच्या पुढचं येतं का?
हा
आणि मगं पेमेंट कसं येतं मॅडम, आपण तर त्यांना काय अकाउंट नंबर वगैरे काहीचं, आपण तर काहीच नाही दिलं अकाउंट नंबर वगैरे, मग कसं काय येईल?
मंग ते तुम्ही जे टाकलं का, ते मॅडमला विचारून टाका ना.
टाकाय लागतो का नंत
हम्म हम्म, ते युपीआयडी ते सगळं नाही आपले बँक डिटेल दे सगळे टाकायचे म ते टाकायचे.
ते कधी काम झाल्यावर का?
नाही नाही, आत्ताच काम करायच्या आधीच सगळं बँक डिटेल टाकायचे, तरी पण आपलं
मी जो फॉर्म भरला त्याच्यात, बँक डिटेल असं काहीच नव्हतं हो?
त्याच्यात येतं ना.
येेतं का?
हम्म
हा का, बरं बरं झाले मग चला चला ताई, करा जेवणं वगैरे बाळाला बघा, झाले दहा मिनटं करू उद्या कॉल भेटू. हा चला बाय. आता महा झाला हा.
हा